हॅलो येत? हां हां हं रेंज मधेच ताई, म्हणजे तुटणार नाही, वार सु टलय जास्त, हां ते बिबट्याच काय कळ
नाही ग काय, कळल. नाही नाही नाही नाही, हम तू किती वाजता आली?
हां हां हां हम्म.
मला यायला दोन अडीच वाजले, त्याला घेऊनच आले, तेच जरा परत त्याला श्वास घ्यायला येईना, छाती भरली ये.
होय, हां हां हां.
झोपलाय तो, त्याला झोपायच भरलं, शाळेत गेली तर
हां हां हा.
त्याला घेऊन पण आले घरी.
होय काय, ह्म ह्म. तेच म्हटलं ह्म अ तू शाळेत गेली असशील, कॉलेज सुटल्यावर.
हं हं नाही मी परत तिथ शाळेत गेली आणि मग त्याला त ते त्यांला बरं वाटेल, त्याच्या शेजारी बसले.
हा.
आताच झोपला, छाती जरा जास्तच भरली त्याची.
हां हां हं हं आणि हे चहा पाणी झालं?
मी च आणि एकटीच पिते, बाकी कोनी पित नाही चहा वगैरे तर.
चहा, हां ह.
ताई गेल्या काय हे घेऊन
गेल्या गेल्या तूप हम्म तिथ एक शेजारी आहेत. तिथं देत्यात ना त्या चांगल्या असतय त्यांच्याकड
नाय कस हाय ते हम्म कसं किलो हाय.
किलो एकशे पंचाहत्तर रुपये पावशर माप म पावशर पावशर
एकशे पंच्याहत्तर रुपये पावशर.
हा हा महाग आहे तस हम्म दूध महागलय ना त्यामुळं दूध हे पण महागलंय ना तूप पण महागणारच की आता रेट वाढल्यात ना सगळ्याचेच आणि हे स्वयंपाक हॅलो हॅलो हॅलो हॅलो